ते ना तुझा आवाज लई च बारीक येतोय.
हॅलो हॅलो यतोय का आता.
आवाज येतो आहे. पण लई च बारीक काढून राहिली असं.
हॅलो,
हा आता आला.
हा तू काय बाहेर आहे.
वड काल. हा द दुधाची ड्युटी
अरे बापरे पाऊस नाही का?
आहे ना छत्री घेऊन बसेल ये.
हो.
अ आता ते पावसामुळे गिरायक कमी राता ना कंटाला येतो डायरेक्ट. कसं विकायला. इतक बोर झालंय साडेतीन वाजेपासून येल्या. आता शी अर्धा लिटर गेले आ आता फक्त आता पाच त्याच्या नंतर गर्दी होईल मेट
हा एवढे लवकर नाही कोण येत.
ह. बाकी काय नाही बगा आता ड्युटी वरच आहे. कोबी की तोंडली. कोणाला लाटत हो मी अंटी एक वेगळीच आहे ना, मामा नी आणली त्या दिवशी ची तोंडली नाही ती वेगळी च होती अस. काय भी संगती. ह बाकी काय म्हणते मग.
काय नाही ग.
ह ह ओमी. हा पित्ता ची गोळी सांगयची ना, घे ना. इत मेडिकल मधून घे. काय म्हणती.
काय नाही.
मम्मी ला ग तब्येत बिघडली त्याच्यामुळे माझ्या ड्युटी आली म्हणली आज मस्त सुट्टी भेटलीय आज आराम करी
अरे बापरे त्यांनी होत का.
ग होत नाही पण मग खाण्यात बदल झाला अ गं मला सुद्धा डकेत असं तर सुद्धा नवत
हा हो तर बाई आमच्याकडे सगळ्यांच होऊन गेलं मागच.
हा ना खाणा पिन म्हणजे द सुनी कस ते ढेकर येत्या आंबट आंबट असं म्ह कस तरी होते.
क्चुली सारखं बसलच निेन ते खाणं चालू आहे.
हाला
हम्म
ह तेनी शोते आज
मळत नाही गेली का
जाऊन आल लवकर सु्टी झाली हम्म लवकर सुट्टते म्हणजे
हम्
पंचस तण पाचलाचे ना पाचलाचे आगळ ती खाली सवस होत्या ना
हा हा
ह अ लगे अ ना काय म्हणती बाहिज बोल आता घेतली पाच दहा मिनिटं सुट्टी म्हज आले मी
हा पाऊसच होता अजून चेडीचिडीचा
हा काता ते असं गिराक नाही राचार तेव असं काांता होेत
पाऊस का चांगला चालूय का भरपूर आहे
चांगलंच चांगलंच म्हणजे येतोय जातोय असं
हा हा
ह
होर
बर क्लासला गेले हम्म काय करत आी वसधग असले
मग्याशी फोन केला होता का मला
हो मगत केलास मगचला तग
हा जो पेलो झो पेलो तथ
तेच म्हटले क्लसवर याच्यावरून आले असेल
ह अग कॉलेेज वरतोन अली मममीिंत म्याद गीयल् निमे
हा ते
मग बा तुला परत फोन नाही करता आला झोपून घेतलं मग
नाही म्हटले मग मला वाटलं कॉलेजलाच असेल तर काय
नाही दोन पर्यंत आले होते दोनाडी हम्म
हा हा म्हणते तिकडेच असेल म्हण मगी काही कॉलेच नाही म्हणजे अदनकयला म मंतर नल का म्हलं तेवढंच ब होन जाईल नाही का बोलणार
ह तू परत शक्यतो जवातच नाही का कॉलेजवररूनच कधी लवकर येते लेट येते
हा ते म्हटले बघा करून येईल असली तर मग. होत नलं असं नाही का करून पाहिलंता. हम्म बाकी काय म्हणती मग अजून मावशीन ते
आहे बसली फोनपत
हा का मत का कामा नाही क तुला हम
आ इतक्यातच जाऊन आले.
हा काय काम चाललेय मित.
काय माहिती काय करती. जात नाहीतील नुसती हम्.
अ हा बरं ना. प्रतिनी फक्त काम नाही करीत का?
तिलाच माहिती करते का नाही गागड करून जाती न ती.
हा हा ना हम् हम.
पाऊसच घरात बस पाऊसच. हा मग गुरघुर चालू होती सारखी.
ह नाही इकडे चांगलंच येतय राहून राहून आता थोडस म्हणजे कमी वल. दुपारपर्यंत लईच होतं.
इकडं दिवसभर येत र नाही पण मग भरभर चालूच.
हा. कावे. कोणला. ण. हम्म. हा क अनून कायताल ना.
काय आरम.
हा ना बा बतेी.
आणि. ते काय मात गेलं ऑर्डरला वरस्त गेलं.
हम.
हम्म त्यांनी ते लिहिलं नाही का ग अजून.
काय.
ते ऑर्डरचे फुलं वगैरे.
ह ते घरीच राहतात सामान.
ह ते फुलांचा पाकळ्या करायला लागत ना म घरीच.
ते ते देवटी तुम्हालाय का पाकड कराय.
हा सकाळ बसून आणून ठेवेल अजून नाही नलं
ह बरे म तुम्हाला काहीतरी काम न ग
हो बाई लई काम करतो आम्ही त्याच
हा ना पाकळी करायची ड्युटी तुम्हाला भेटेल काय मग किती पैसे भेटते मग तुम्हाला
ते असं सांगायचं नाही रात पेमेंट
ते म्हण सांगतील नाही कास तुम्ही.
नाही पर्सनल येते.
आणक. कड करायची. बर मग कावडून घ्यायचे ना बॅलन्स टाकायला ह त्याला.
हा कधी कधी टाकतोय.
ह ना करी तरी कालं दररोज टाकून घ्यायचं त्याच्या तो काय म्हणेल तो काय म्हणेल तो जॉबला लागला का पैसे कमावायला लागला का मग बैलींच पुर कर.
ते ते मगत आधी कमवायचे आधीच राह. कमवय लागल्यावरणे आठवत हा कमय लागल्यावरने आठवत.
आता कमावत झाले. आता काही कुणी विचारना बाई यातलं. हा, कमवायच्या आधी सांग फक्त असं कर तस करेल आम्ही सगळे सारखेच
ती एक तर लई राग भरिलो आता ती बोलतच नाही.
कोण?
मावशी.
ती फोन मधी बिझी बाई तिला नाही कोणाशी बोलायचं.
हा ना तिला तर काय आठवणच येत नाही.
नाही नाही तिला कोणाचीच आठवण नाही येत.
ह ना.
हम.
कोणाशीच नाही बोलत ती.
श्रावणी इकडे ये ग.
ती काय म्हणते?
जा.
तिकडचा आवाज कमी केला. तर आवाज ऐकू येईना.
बोल ग ऐकती ती.
काय ग तुला काही आठवणच येत नाही.
काही आठवणच येत नाही. ती म्हणे तुम्हालाच आठवण येत नाही. तुम्हीच बिझी आहे लय.
हा ना राहील लागल तिला हा ना. पोहला हम् हम.
हम्म. हा ना काय ग? बरा. आम्ही, अजून काही प्लान मगं? हा. अजून काही प्लॅनिंग नाही केलं तसं. पाहुण्यांनी आणेल. आणलं असेल तर ये घेऊन. काय म्हणती?
फ्रीचच प्लानिंग जेवायचे.
हा का.
हम्. ह.
दुसरं काही नाही. बरं आहे. मग घरातले निम्मा. करा. तुमच काय मेन्यू ठरला मग?
काहीच नाही. आमचे चार-पाच च डोके पण, प्रत्येकाच वेगवेगळ राहते.
प्रत्येकाचं डोकं वेगळं वेगळं आहे का तुमचं.
हा.
हम्म, बरं आहे मग.
चालेल मग घ्या. स्वयंपाक पाणी करून.
हा बाई तुम्ही पण घ्या आवरून.
हा आम्ही आवरतोच आहे.
हा जा तुमच्या ड्युटीवर
हा जाईन चहा पिऊन जाते ना.
हा पे.
हा मध्ये थोडासा ब्रेक घेतला बाय.
हा.